हा आवाज येतोय का?
हा.
ह कस काय पाऊस?
पाऊस भरपूर चालू आहे.
उतारा आहे का मग तुमच्याकड?
उतारा नाही ना मग आता आम्ही केले काय म्हणला उतारा नाही मग आलो निघून. जाताना येणार परत.
हम्म हम.
जाता येणार नाही ना त्या बाजूला? मीटिंगला गेलतो.
हा.
मॅडमला सांगितलं आम्हाला पुुलावरून लई पाणी आहे आम्हाला जाता नाही येणार त्या बाजूला. मी दिला सोडून.
मग लय पा, पाऊस हम्
जास्त पाऊसय वावरा भरला तिच्या पूरच आलंय बघा.
आज पाऊसचय सकाळपासून जास्त.
हा ना, छत्री हि कोणाची गेली उडून बाबा काही खर नाही. डायरेक्ट वावरात ती उलटी होऊन गेले पाण्यामध्ये.
पाणी भरला तीच्यायामध्ये, पाणी भरलय जाईल खाली ती.
हा तेचय. आज पाणी लय हे रे, आमच्या क हाय बॉ लय पाऊस हे.
डोंगराला पार गिरणाळ्या नींघाल्या
ह, आज पाऊसच सांगेल होता ना.
हा आज पाऊसच सुटलाय आज, उदया आहे जरा कमी आजच्या दिवस पाऊसच नाही जास्त.
लोकाच्या आवन थांबल्या हो त्या ना.
हा.
तेच्यामुळ, हा. आम्हाला काल पाणी पाहिजे होतं त काल नाही पाऊस आला न आज एवढा पाऊस झालाय, आ. औंद दिलंय मंग.
जना आवून दिला ना पणा आवासाठी केल, कसं हे काम नसत उरकलं ना तुमचा. हम्, त्याच्यामूळ त्यांना मग, राब बुडाला असता पुढला होता तुमचा राब
समजल नसल आव.
त्याच्यामुळे मग पाणी झालं.
पण आपण लावून दिल्यावर काय नाय होणार ना त्याला.
त्याला काय होतय, पुरई बसला .
तेच म्हणलं नाही तर लावून दिेलं फक पाणी बसाय, पहायला जायचे पण जाताच येईना ना तिकडं.
एवढा पूर आलाय का तिकड?
हा इकड बांध भरलाय
मंग लय पूर आला असल.
म्हणलं, जावा पाहून यावा नाही का किती पाणी किती नही? किती पूर आलाय, .
लय पूर आला असल आता बर झालं पाच तास, चार तास झाल पाणी चालू ये.
हा सकाळपासून आज पाणीच चाललय ना भरपूर.
तेच त.
जेवान नाही केला काय, जांभाळ्या देऊ सुटल्या पार.
हाना, पावसान पार आळस आला.
जेवाया नाही दिल पावसा न.
पावसामुळ कामही सूचना काहीच नाही मग आळस येऊन गेलाय.
हा का, मला वाटला जेवाय नाही दिलं का काय तुमच्या घरी घरी जेवाय नाय दिला का काय म्हणला.
घरून डबा नाही ना आणला.
हा म्हशीला येईल जेवाय परत
तेच तर, म पावसान ठेवला गाठून
मग रहा आता उपाशी संध्याकाळ पोत
काय म्हण तुमच्याक राब उरलाय
हा राब उरलाय द्यायचे, आहे का गिराइक कोणी?
हा तेस त गिराइक होता म्हणून म्हणला
हा का मंग, आहे ना लागत असल तर न्या म्हणा म
ते मामा न्यायला येणार होते ना?
अ ते म्हण नाही तेवढा नाही आम्हाले लागत, मग कोणी गिराईक असल तर टाका देऊन. तर किती उरलाय ते नेतो म्हणा आम्ही, मुठ
ह
आणि मग ते एक पिसीच आहेय त्या मण टाका देऊन गिरायता असल तर
हम्म हम
हम्म
मग ते आता ग, फोन नाही केला का मग त्यानी
ते करणार होता फोन केली, मग काय माहीत केलता का नाही.
नाही नाही मग त्येनी असं
ते म्हणला जावायला फोन कर सलिव्हनला, मण करतो म काय माहित केलता काय नाही फोन
म का आता काय घेऊन जाणार हाय का जावाय?
घेऊन नाही जाणार मग मणलं पाहा विचारू बघा काय म्हटत्यात नाही का, म्हण गाडी बिडी भेटते का नाही गाड्या येतात का, एकतरी रस्ता नाही आहे ना म्हणलं म असली तिला फाटे एखादी गाडी तर सांगतील म्हणलं गाडीवत नेहता येणार नाही, गाडीत न्याय लागलं
गाड्या नाही जात
अ मग काय कस काही नेतील त्या?
राभा असून नेता नाही येणार आता
हुकून टिकून टाकर वरून असा याय लागल पण
तेस्त मग खालून जाय लागल
हम्
इकडनं खालून याय लागल पार
हा टाकेद वरून न मंग असं पणं थोडा राहिला तिकड थोडा आला इकडं असं झालं ना, निमा निमा इकडं निमा तिकडं सगा एक बाजूला, असा म्हण काय नाही ना
ते जात कलच सांगायचं ना बरुण आता, हे बी हाय पडलाय ते कालपासून होत ठेऊलाई
मग जापा ग थोड्या ह्याच्या्या असत ना इकडं
काय माहितं बघ किती इकडे उभं करेल नाही काय नाही पोरान गोन्ह्यावरतून लिहिले असतील
तीन गोण्यायाने यायला ते आणि झापक एकच गोणी
आमच्याकड मोकळ हाय वतं ना
हां ना ती एकच गोणी भरल ना म तेवढी ती. अर्धीच भरेल होती ती ने फुल नव्हती भरेल.
हा हेच म्हनला नाही का मग ते. मोखळा हाय यातच. घरी कोणी आहे का नाही? फोन येऊन गेलेत. नेऊन द्यालाय माणसाने.
नाही ना.
म. कसा न्या
मग त्या खाली राहायला. खालचा जामबा खालीच यालाय, म म्हणत होती मोठ नेवूका म्हनुन, नेले का नाही तुला काय माहित. सांगितलं का नाही काय माहिती.
म्या नाही काही सांगितलं कोणला.
नाही सांगितला.
नाही ना.
हं का? तुम्हाला तर म्हणले, विचारत असेल तर, तर मग काय करत्या बा.
मला केलता फोन म्हण काय करणार ती मग ते जामबा पासन न्हेवू का?
हा.
हं म्हणलं जा घेऊण, सांगितलं नि यायला मग. काय करतो काय माहित.
नेला असतील मग तेनी
हुं.
काय ते?
आवाज झालाय का काय माहिती?
हा पाणी चालायत याचा आवयला माणूस असला तर, यावतील त्याने तर काही दोघी काय करणार.
म दोघी काय करणार आता? माझ परत पाणी आलाय पक्का परत जात जाणार नाहीेत त्या बाजूला.
हा ना, तेच सांगतोय ना मग.
मला म्हनत होते म्हण या आवायला
हुं.
आता कव्हा जावा पाण्यामध्ये?
हो आता कुठ पाण्यात जाणार?
नाही तर तीन वाजलत, अजून दोन तास होत.
हा पण, मग आता कुट दोन, दोन तास पण तिथं उतारा नाही म्हणते ना.
हा घेऊन जावं लागेल मला, कोणी इथं वडी चावा एकीला नाही जाता येणार.
मग आता कोण ये घेऊन यायला.
केदार
आता कोण आहे घेऊन यायला?
कोणी नाही? झालंय जरा कमी अस र मी तर चाली व आज पाऊस. जोरात ही नाही आणि धड उघडत ही नाही अस.
काहीच पैसा नाही आले का? ज्या मी नेते बरून बरून. जेवढा उगाडला, तेवढीच काटकसर काढून टाकीतो.
उघडतच नाही तो, दिवासच नाही थोडी हसतं काय?
मग, तेच म्हणतोय मी.
हम्म.
आजचा पाऊसच जास्त ये.
आचा पाऊस जास्त ये. म पावड बिवडं खाल का नाही एखान दोन?
काहीच नाही बुवा, पाव वडा नाही खाला काहीच नाही आजुन.
नाही? तिथ आसन बग. खायचा ना मंग? एवढ्या जांभया देण्या पेशा.
हा ना, खायलाचं पाहिजे आता
ती आता येत नाही म्हणतान मग कवा येता तवर उपाशी राहायचा तर मग काहीतरी घेऊन खायचा.
ही आज कमाई नाही तेवढी खायाचा म्हणलो तर
कमाई नाही तेवढी?
हा ना, आज पाण्यामुळ गिराईक काय नाही काही नाही.
हां हां. त्याला जोळे दुसरा काय तर ठीका ना म्हणजे एखाद दोन गिरायक येत जातील.
हा ना, पण नुसत काही ठिवायला बी काय नाही आता पावसाळा झालाय काय ठिवावं बुवा?
चण, फुटानं कायतरी ठेवायचं म्हणजे बरोबर गिरायक येते तिकड.
तेच कराय लागल कायतरी, चन, फुटानच ठुवाय लागतील.
न नुसत तेच राहतय काय तुमच्या दुकानात?
आमच्या कड फक्त दुधाचे पदार्थ.
हां का?
श्रीख श्रीखंड आनु का? श्रीखंड आहे आमच्यात. श्रीखंंड आनु?
श्रीखंड आणशाल पण आमच्या क आता पैसे नाही ना सध्या द्यायला तुम्हाले.
जाऊ द्या बुवा नंतर द्या.
नंतर कवा नंतर? आता सद्या आम्ही आवनी केली का नाही.
हम्म.
आता पैसे नाही राहिल आमच्या कड म्हणून म्हणले.
नंतर द्या ना म, आमी कुठ म्हणतो लगेच
बर, या मंग घेवुन. ति कमेंड केले का नाही, तुमी यावर कळवला का?
हा कळवल कळवल.
हां? अर्धा किलो पनीर म्हणा गेला खराब होऊन.
सांगितलय चाल चाल चला हां जाऊ.
आं
हा चाल चला, ठिवु का?
कूढ चाल?
ठेवतो.